जेव-
गॅस फोडाय निसता. निसत फूल वाहू. त्या आता लगिन उद्या नाही का? फुल सगळी तराट- त्याच्यातली पावणे रावळे. हं. हम्म. भजन ऐकायचं- आक्काच्यात भजन ऐकायचं? म्हातारीची पणी ते आहे काय की? भजन हाय काय की आज? काय हो?
ह. चाल हाय.
हम्म हम् म्हातारीची पुण्यतिथी आहे काय? बाळाची त्या दिशी झाली. ह. बाळाची झाली आता त्याशी. आता मा- तरीची आज. हम्म उद्या हाय काय की पुण्यतिथी? अं -किती तारीख आज?
आज तेवीस हाय बघ.
उद्याच हाय चोवीस तारखेला वारलेल्या पंचवीस तर नाही. उद्याचा हाय व्हय?
हा ररे, अ -वारलीवर आज नाही तर उद्या.
हे राहुलचा बिस्तारा गुंडाळते का नाही लवकर, तर गणपतीचे आदोगर होतय का नाही?
नाही पैसे संपले त्याच्या पसले.
हम्म मड मग मंग म हे करावं लागेल मंडळातून द्यावं लागेल.
हम्म मंडळातून द्यावं लागलं ह्याला पैसे
गणपती कसा बसवायचा ह्या वर्षी.
बसवू कि आपण ह्यो नंदी दर व ह्यच्यातच आणलाय वाट हे बाथरूम कस मिळालय जर.
लय अवघड हाय ओ आता हे गाड्या सुद्धा जायचं लय अवघड हाय.
जायला येयला शेत नाही मधी
मग गाड्या जात नाहीत अन काय लय बारका मारग वाटतय.
बारक मारलय काय आता हे.
लय आ बघा तुम्हालाच माहित आहे बघितलं नाही कोण हे ही.
बघा व
कोण हाय नाही बघाय.
बघू आता.
अ बघ तूच
सोना कुठं गेला आलता की काल
हम्म तू बाजवर पालतय
कोणाला तर
शालीकडे चक्कर मारून येतो.
नाही झोपल जाऊदे.
व्हय चालतंय दोन दोन माजे पास्तूर म्हणतय ये मला. हम्म.
कुटी मोबत
होय.
हम्म वर की.
हम्म.
माग त प मी टॅक्टर आणल. सान पांगरू नंगून झोपली ही
मग कानात एर उबड घातलंय बसले मोबाईल मध्ये
पांघरून.
याच काही शिकड.
हो कवा यायची?
सर काक मानयली त पशी बल्प ना वायर नाही. काय नाय म्हणुन आलो बाखरी
मग बाद क्षस की तू
ये बाबा मी नाही प्रवीण मधे इथं
होय.
हम्म
हम्
बघा लागतील सगळे हा रिटगमन आलेला
हम्म ह्
तीघ जण काय ते लुडो खेळायला होते. किती मिनिट राहिले?
हा साडेचार मिनिट झालं भाज
अगो मा ये घर ते पहिल्यांदा जोले. कािर फेमस वेळाकडे
हम्
गाड्या आली पोलीस गाडी
हो
बरं
कस काय?
नाही टू व्हीलर हाय.
आणि बिगर आवाजाची कशी का आली की म्हणलं.
परवा दिवशी लाईड गेल्यावर आणली नव्हती काय?
कधी रात्री?
मग त्या दिवशी दाडी केली नव्हती का बारा वाजता? तव्हा इईशित होती गाडी तव्हा मी बाहेर पोसतो होतो गाडीवर हम्म. तेव्हा मी जेवन उठलो होतो तेव्हा हं मग.
होय हिथं होता का तिकडे हर
नाही हित बसल तुझी हम्म
मग तिथे बारा वाजता काय करत होतात.
बसलो, जेवुण बसलो होतो रे. झोपेतून उठलो होतो, नाही. झोपेतुन उठलो होतो मी, झोपलो होतो डेअरीतून आल्याआल्या, झोप लागली म्हणून उठलो तेच जेवलो टापरून.
हम् हम्
बंट्याकडे आलो डेअरीवाले
बरं बर
हम्म ती मला म्हणते झोपायच नाही का म्हणते? तर मिशीनचे जार्या असतात बघ, मिशीनच्या सारे अस्तित् व्हायच्या
हा त तो हल्लीचा गाडी
हम्म गाडी लावायली आता मधी. मधी गाडी हल ना का त्याची त्याच्यामुळे गाडी मध्ये लावतोय
हम् चोराला माहित हाय की टपुक कुलप तुटतय. होय
हम् तुटत नाही, पॅक लावतोय.
हम्म हम्म हम् येतो, होतो येत. तू येच तर.
काय म्हणला लक्ष्मण जाधव, जाधव्या म्हणताय लक्ष्मण जाधवला. हम् मुन्या म्हणताय मुन्या.
ह ह
कोण आहे
तेला जडेजा म्हणकी जडेजा.
कोणाला बंट्या जडेजा म्हणू राहिलो काय म्हणतोय बघ जडेजा शॉर्ट कदम
अरे अरे अरे अरे अरे अरे अह पडला की नाही अंगावर कुठच्या बापाच्या अंगावर
ब ब्रो
हम्म आता आता फडशी धुवायले पणच्या डेरीतलं वास येत ना म्हणून
हम ह, स्वच्छ हाये लई बंट्या.
चे
हम् हम
सकाळी येते आठ वाजता, चिडून जाते दूधवाली.
हात वर करु राह्यले भाऊराव, पिले काय?
हम्म फुल पाखुटाबी दोघ बी. दोघ, हम्म हम जोडी कशी आहे? जोडी जोडी तर ते एक नाही का रे बरगवण्याच्या घराच्या इकडून बा गमान सुक्याच्या अलीकड ब बनग्याचा माणूस हम्म काय नाही माहित त्याच्याबद्दल
हे बघ एक रुपयाच्या सोन्याच्या घरी खातेय मगगू कूड हाय तु, बघका का मग दुसरकडे आहे असं कुठं तर शेतात आलं इकडं.
देत नाही काही
हम्म मग ही दारू पिल्यावर पावश्या जर पडले मग म्हणतो
होय रे होय त बमनाची बाई
पावसाच्या डोळ्याच्या खाली असं
हत त्याच्याईला होवून जा म्हणतो तरी मी
दगुड त्याच्यावरच पडलं बाक आवाज आला. सोळ रगतच हम्म किती किती मिनिट राहिली बघ बर आता पावश
ते नाय का का मंदिराच कोपरा. त्याच्यावर पोल पाक दिश फुल ताराट पाच हजार रुपये त्यानं आजच्या आज घालवले पाच हजार रुपये कोणा बायको म्हणाली शातातलं पैसे आलं उचल काम कुठे जाईलच
हे ठेल घरात जरा
मोठलं जायल का की? सुन्या काबर गेली आलंच नाही आणायची म्हणतं उद्या
होय.
हे पिशव कसाला बांधली फुगा ए ह सोन्या कस बघायला मोबाईल
जात जाऊ का जातो की झोपतो जाऊ.
झोपतो एवढ्या लवकर?
हा तर कितीे वाजलीेया
आम्ही एकला झोपतो संध्याकाळी आण एकला झोपतो संध्याकाळी आणि सकाळी सहाला उठी उठतो बराबर मी.
हो.
मग जायचं असते ना साडेआठ होते तिथल सवय झाली ये मला अरे लई उशर केला
लई पिजा आण ला काय? अरे दादानं पिजा मागितला बघ ये
तिकडे येत जा म्हणावं टाकून.
फार्स्ट टाकून मारत्याती म्हणतय.
तर पाहुण्याला आणला पिजा त्यानं गार गरम आहे. गरम गार झालाय कि र हम्म. काय नाय बघ. पैसे भेटते तरी निस्त जेवण शे शेतातलं कामाचं फक्त तो पलीकडे बसली तो पिझ्झा बर्गर सँडविच आणल खायला खायच काय तुला तिकडून. कसं बग तोंडाला पाणी सुटलं तिकडे पेमेंट तेच सन झोपलीती ताडूय दो कचाव काही कामवर कामवर दो कचाव हम् हो काय बोल